हॅलो.
हॅलो.
हां.
हा बोल. हा आणि त्या म्हणताय
आणि बाकी काई नाही मग बाकी बघा बाकी आता अ आपण हे जरी घेतल फ्लॉवर जरी म बघा त्यामध्ये त्याच्याच कलरच्या आळी असते व्हाईट व्हाईट.
होय होय ते दिसून पण येत नाहीं. किंवा मग ते कापून अ ते शिजवून बघा बघावं लागत एक एकदा. किंवा नाही निघत. ते त्यालाच कणी चिकटून असलेलं असते आणि ते पांढऱ्या कलरच असल्यामुळें ओळखून पण येत नाही मग, ते आपण तसंच खातो एक एकदा. म आम्ही काय करतो शक की तो फ्लॉवर आणायचा टाळतोच.
हो. का भाजीपाला आप आपल्याकडे जरी असं जास्त मिळतो इकडे युपी साईड कडे न भाजीपाला पण आवो ते लोक जास्त ते करून डाळी वगैरे खातात नी बटाटे खातात हां. हम्म बटाटेच खातात जास्ती करून आणि जास्त डाळींचा वापर ते करतात. त्यांच्यामुळे इकडे भाजीपाल्याच एवढ महत्व त्व नाहिये जेवढ आपल्या भागात आहे. हो त्याच्यामुळे भाजीपाला जर म्हटलत तर बापरे! खूपचं कष्ट परत असत घ्यायला जाणं किंवा तात न कधी तरी मिळाला तर ताजा भाजीपाला मिळतो नाही त कधीच मिळत
नाही नाही होय होय. नाई सोडा. आणि आता ते कधी तोडून आलेलं असतय किंवा ते आपल्याला किती दिवसांनी येतंय आपल्याला माहितच नसतं ना. आम्ही फक्त कसं चांगलं आहे म्हणतो आणि घेतो पण ते किती दिवस ठेवलेलं असत आपल्याला माहितच नसत. त ना किंवा ते असं फ्रेश राहण्यासाठी त्याच्यावर किती औषधांची फवारणी केलेली असते हे पण माहितच नसत.
ते तर आहेच.
होय.
आणि ते सगळं आपल्या भागातून येतोतो तिकडून इकडे येतोतो भाजीपाला ह्म्म.
आणि जास्त करून आता खेडेगावातच कस शेती वगैरे केली जाते शहराकडे नाहीच ना.
नाही आता श आपल्याकडे पण काही काहीच खेड्यांमध्ये तसं राहिलं आता बाकीचे सगळे प्रत प्रत्येकाचा बंगला आजूबाजूला जागा नाही सोडत कोणी. नाहीतर आधी शहरात. पण आजूबाजूला जागा सोडून पण तिथे छोट्या छोट्या गोष्टी जस की वांग्या- च रोप म्हणा मिरची जे असे छोटे छोटे घरापुरते लावलं जाईत.
आणि आता शहरामध्ये पण कसं कराय लागले टेरेस वर कणी तेवढस छोटसं किंवा आपल्या घरापुरतं होईल तेवढं भाजीपाला आप स्वतः स्वतः करून घ्याया लागलेत. मी बऱ्याच ठिकाणी बघितलय असं. की टेरेस वरती ना असं भाजीपाला करायचं किंवा मिरच्याची झाडं लावायची असं कुंडीमध्ये मा भाजीपाला वगैरे घालायचं असं करतात ना?
हो.
हो ब शहरात बऱ्याच ठिकाणी बघितलय मी पण.
हा टेरिस गार्डन आहे.
टेरेस गार्डन सारखं म्हणजे तिथं फुलांची झाड वगैरे लावण्यापेक्षा आपल्या घरासाठी भाजीपाला तयार
होतो होतो.
होय. तसं कयरा लागलेत.
तसं आम्ही पण तिकडे होतो ना नाशिककडे, तेव्हा तस तसच केलं होत हम आणि तशी मला आवड आहे झाडांची. - फुलझाड हे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलांचे रोप आणून लावण खूप खूप आवड आहे मला त्याची हम्म हम्म हा हम्म्म हो खूप आवडतात मला फुलं, त्यामुळे मी लावत असते वेगळे वेगळे रोप तयार करून,
हा
हा हा तुमचे हे झाले आहेत का आ, पाच आधी, पाच असतील आणि नंतर, चे पुन दहा आलेत का
काय म्हटला,
आधीचे पाच कॉल आणि नंतरचे पुन्हा दहा आलेत का?
अ नाही पाच झाले की परत पाच ते पाच झाले की परत पाच असा या लागत,
हा हा ह.
आहेत भरपूर आहेत, अजून माझे पण बघू आता आणि कसं होतयं माहितयं, माझा मुलगा झोपतोय दुपारी. मग दुपारी शक्यता सगळे झोपतात ना, त्याच्यामुळं कोण ऑनलाईन नसतंय. संध्याकाळी सगळे ऑनलाईन असतात, तेव्हा मला वेळ मिळत नाही गं.
हो.
असोत. तर मग त्याच्यामुळे माझं कंप्लीट व्हायला नाहीत, आणि हा टास्क भव ते सातच दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे वाटतं.
हो हो हो हो का, मग तुमचा आज कितवा दिवस आहे?
आज बहुतेक पाचवा दिवस आहे, असं वाटत मला मी पण तेवढं लक्ष -लक्षात नाही मी कधी ते टास्क आलेला मला असं. बहुतेक मला पाच किंवा सहावा दिवस आहे असं वाटायला लागलंय, तरी त्याच्यात अजून भरपूर कॉल आहेत. माझे
म्हणजे टास्क आला, आणि तुम्ही दुसऱ्या दिवसापासून नाही का सुरुवात
नाही नाही केलं नाही, ते मला वाट टलं मी कस आता थोड झालं म्हणजे, पाच तारखेला बहुतेक चार पाच तारखेला मी हे अँप डाउनलोड केलंय नवीनच आहे मी.
हो का?
तेच्यामुळे मला माहित नव्हतं ना. मग की असं आल्यानंतर एवढ्या दिवसातच ते कंप्लीट करायचं असतय म्हणून.
हूं हूं हूं.
मग आता बघू असलं तर करायचं. मग आता गेलं तर गेलच मग ते
हं. मग ह्याच्या आधी अं नाही. केलेलं का तुम्ही हे काम?
नाही, नाही आता आठवडा झालं मी जॉईन झाले या ग्रुपला.
असंय का?
पसनच आहे काय?
हो आधी केले. हा टास्क नव्हता केलेला फोन ए फ्रेंडचा. दुसरे होते तिथे आधी.
हां, म्हणजे तुम्ही अगोदरपासूनच आहे काय?
हो हो अगोदर पासूनच आहे. पण जरी पण आहे पण मग अस पर्सनली कुणी कुणाला ओळखत नाही? त्याच्यामुळे मग, असाच मेसेज करायचा अनोन नंबरवरून, किंवा मग कुणाला फोन करायचा की आहे का तुम्हाला वेळ असेल तर मग बोला. असं
वेळ पाहिजे ना.
हो आता दोघांनाही वेळ होता. दोन दोघ तिथं तश्या होत्यात ‌‌मला त्यांनी मेसेज पण केला आणि माझे कॉल त्यांनी वाया घालवले
होेय काय माझं पण मगाशी गेलाच की हो. तसं त्यांचे कणी अं लिमिट क्रॉस झालेले तरी पण मला माहित नव्हतं म्हणून मी कॉल केला. तसच मग त वेस्टच गेला. अगोदरचे दोन काही तीन वेस्ट गेले. आत्ताच एक.
माझे न पाच पैकी सुरुवातीचे पाच पैकी तर तीन वेस्ट गेले आणि आताचा एक चौथा गेला चार गेलेत वेस्ट कायतरी करणार
होय आता जेवढे होतात तेवढे करायचे.
हो तेच ना आणि मग असलं आपल्या पण दोघांच्या वेळा योग्य असल्या बोलायला तर मग छान पण वाटतं ना.
होय होय मला कस शक्यतो दुपारचं वेळ मिळतोय ओ त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम व्हाय लागलाय टास्क कंप्लीट व्हायला नाहीत.
हम्म आणि वेळ अं असला विषय असला तर मग निवांत बोलायला पण चांगलं वाटतं. एक मागे कोणीतरी गडबड गडबड करायची आपण बोलायच मग ते धड बोलायला पण नाही होत. एकतर बॅकग्राउंडचे आवाज येतात किंवा म आपल्याला पण बोलायला म असं अ जस आता मो - -
नाही नाही होय होय ते पण आहे सोडा तरी आपण एक - - ते असलो ना मग की बोलता येते निवांत.
हा पण मग ते पण असत की आता सकाळचं पण बिझी असतात स्वयंपाक करा जेवण वगैरे सगळं आवरून परत संध्याकाळी - - पण अ जेवणाची तयारी - - प्रत्येकाच रुटीन असतं म मधल्या वेळेतच काम होतात.
कसं होतय शक्यतो सगळी झोपतात दुपारचं.
रात्री तर कितीतरी उशीरा कोणीतरी मसेज केलेला हा की फ्री आहात रात्री दहा - - अकरा नंतर
व्हय
अ हो मग तेव्हा वेळ असतो ना स - - सर्वांना
होय होय पण रात्रीच कुठ बोलाय - - असं वाटतं ना होय ते नको वाटतं हे दुपारचं बरं वाटतं.
मागच्या वेळेस जेव्हा जो आलेला न सगळ्यांनी रात्रीच केलेला पूर्ण टास्क कारण रात्री म निवांत अस त्यात काही वेळच वेळ अस - - तो ना मग करायचा गप्पा अस आहे हा. नाही मी नव्हती त्याच्यात मला हा नव्ह - - आता आलेला टास्क. माझा दुसरा होता. तोच होता आता जो ट्रान्स्क्रिप्ट चा आलेला आहे ना तोच होता हा ते केलेत का तुम्ही पूर्ण?
नाही अजून ते पण आम्ही कसं सोडू तसं परत परत येतच आहेत ना ते
हो
ते अजून किती आहेत काय माहित ते
तरी ते पाचशे सहाशे झाले असतील ना हम्म.
तुमचे झाले?
हा चाललंय हे इकडे चाललंय ते तिकडे चाललंय.
हा इकड कोण ऑनलाईन नसल ना कि मग - - ते करते. मग कोण ऑनलाईन अस - की मग हे करते असं होतय!
हा ते होऊन जात आपल्या वेळेत पण मग ह्याला कस दोघांचा वेळ ऍडजस्ट!
हा म्हणजे आपण -आपण फोन करू तस समोरचा! पण फ्री असायला पाहिजे ना किंवा बोलण्यासाठी पण तो तयार असायला पाहिजे तेव्हा आपण बोलू शकतोय ना!
हो ते तर आहे.
हो होय.
कोणाच पण नुकसान हो
नुकसान होतय होय.
असं आहे. मागे त्या बोलत होत्या त्यांनी फोन ठेवला जसा आता तुम्ही मग मी म्हणते कट नका करू असा काय काम करता. नारथी पूर्ण करा पण कट नका करू हा होत ना मग पूर्ण वेळ झाला कि, म चांगलं पण वाटतं!
होय -होय ते पण आहे सोडा.
हा तेच तर मी करू का मग तुम्हाला आता.
हा एक थोड एक पाच सेकंद थांबा हा!
हा नाही हा झाल्यावर. हां अस ठीक आहे हो.
हा हा.